हॅलो!
हा येतय ऐकू?
हो येतोय येतोय हम्.
चालेल झालं जेवण वगैरे तुमचे आटपले.
हो जेवण
अच्छा आज काय बनवायचेय?
आज पनीर ची भाजी बनवायची.
पनीरची भाजी. अरे वा! मला पण सांगता का तुमची पनीरच्या भाजीची रेसिपी.
हो नक्की मी आपलं आलं, लसूण, टॅमॅटो, कांदा - आणि थोडसं किंचीतस खोबरं हे मिक्स अ भाजून घेत सगळं थोडस कांद्याचा वास येतो ना? कच्च्या कांद्याचा वास येतो ना? हा त्याचा आपण कच्चा घेतला का मग खूप वेळी परतावा लागतो ना तो. मग हम्म मग थोडासं भाजून घेते त्याला - मे एका सगळ्यांची पेस्ट
आलं लसूण कांदा आणि टमॅटो पण का त्याच्यामध्ये
हो टॅमॅटो पण आणि थोडस अजून घट - ट्ट पाजी असेल तर मंग हे टाकती शेव असेल तर शेव टाकती. नाहीतर मंग आपलं फुटानी टाकते थोडेशे. घट्टपण येण्यासाठी. हम्म. हम्म.
त्यामध्ये नाही ना?
खोबरं नाही ते, नेहमीच नाही घालत खोबरं मी, पण कधीतरी थोडस एकदम टेस्ट, थोडीशी टेस्ट यावी म्हणून असं.
अच्छा, आज आई आलीय म्हणून आई साठी स्पेशल का पनीरची भाजी?
हं हं आईसाठी आणि बाहेर जायचंय आज. सुंदर नारायण मंदिरात. दाहवा नंबर लवकर लावून घेतलं, लवकर करून घेतलं. स्वयंपाक.
अच्छा मग तुम्ही आता करता-करता मला रेसिपी सांगा म.
हां हां हं हं, हम् हम् ते सगळ पनीर मी ना घरीच बनवलं, एक लिटर दुधाचं.
अरे वा, किती छान! पण म असं ते छान होतच, असं दुकानात मिळत त
हो एकदम तसंच झालंय, एकदम तसंच होतं फक्त त्याला प्रोसेसला थोडा वेळ लागतो. घरच्या पनीरला, त काल सकाळी नही नही काल दुपारी मी ते फाडलं, म्हणजे लिंबू टाक
हां हां.
आणि मंग त्याला असं कपड्यात टाकून, धुवून घेत लं, नळा खाली चांगलं, म्हणजे तो आंबटपणा निघून जातो, लिंबूचा. आणि नंतर म ते नही नही, दाबून-दाबून त्याचं पाणी काढलं, म तो गोल गोळा तयार झाला. आणि मण तो, हांड्या-पाण्यानी भरलेला हांडा होता ना, तो हांडा
अच्छा, बापरे हं हं हो ना करण जी तक जड वस्तू ठेऊ, तर त्याच्यातलं पाणी सगळं नीट ने
पाणी आणि त्याचं, पाणी आणि त्याचं हं शेप पण, म्हणजे जसं बाहेर आपण कसं कट केल्यावर, अं व्यवस्थित कट होत, भुगराळ नहीं होत.
पण मग समजा एक लिटर दूध घेतलं, तर त्याचं पाव किलो एवढं बनत असेल?
हो होत ना, दूध आता दूध
त म्हशीचं दूध घेत
म्हशीच म्हशीच, गाईचं वापरतच नही, म्हशीच दूध घेतलं मी.
त्याला जरा घट्टपणा जास्ती असतो ना, गाईचं दूध पातळ असतं.
हां, गाईचं दूध पातळ असतं.
बरोबर आणि मग ते क अं, हां काय म्हणता?
हं काय म्हणता?
नाही मग ते क आपण जसं कापतो, तसं कापलं जातं का, असं भुगा-भुगा होतो?
नही नही, एकदम बाहेरच्या सारखं होतं, म्हणून तर जडवस्तू ठेवायची त्याच्यावर. जड वस्तु ठेवायचं कारण असंय, पाणी निघून त जातच जात अं ते असं एक जीव होतं, एकदम घट्ट बाहेरच्या सारखंच. बाहेरच्या सारखच गोळा हां मंग नही, मंग मी आता सकाळी ते काढलं याच्या हंड्या खालून. आणि म ते एक कटोऱ्यात पाणी घेतलं आणि मग ते फ्रीजमध्ये ठेवलंय आता. म्हणजे मंग त्याला एक सॉफ्ट पणा येतो बो, बाहेरच्या सारखा असं. बाहेरच्यां पेक्षां पणं छान होतं ते
आणि मंग म्हणजे प जेव्हां भांजी करणारं तेव्हां ते असं जरां असं शॅलो फ्रांय सारखं करतां की डायरेक्ट तसंच पांढरस टाकतं
नाहीं नाहीं नाहीं नाहीं नाहीं थोडं फ्रांय करूंनगी घेते
फ्रांय करूंन घेता नां पणं माझं कायं होतं कधीं कधीं मी ते फ्रांय करायला जातं ते नां तसं तुटतं सारखं तेसं चांगलं राहण्यांसाठी कायं करायंला पाहिजे
मंग त्यांच्यासाठी जडं वस्तूं ठेवायची त्यांच्यावर आपणं जेवढी मी पहिले नं खलबत्ता ठेवायची पणं खलबत्ता त्याचं वंजन पाहीजे तेवढं त्यांच्यावर पडतं नव्हतं बहुतेक मंग मी म्हणूंन मग्मी हंडा घ्यांयला लागली
हां पणं मंग नाहीं नां पणं आंता हे तुम्हीं घरी बनवलं म्हणूंन तुम्हीं ते ठेवतां पणं मी तरं विकतं आणते मंग मी कायं कधीं असं घरी नाहीं बनवलं इतकं किंवा कधीं दूधं फाटलं तरं जे असतं ते छन्नासारखं असतं मी ते भुर्जीसाठी वापरते
अं नाहीं नाहीं मी पणं विकतचं आणांयची पणं आंता एक महिन्यांपूर्वी कायं झालं अं मी पनीरं यांचं पनीर पुलांव केलां मंग आदल्यां दिवशी सगळ्यांना आवडलां जास्तं मी आणलेलं होतं पनीर मंग हे कायं म्हणंले मलां टिफिन लां पणं दे पणिर छान छान झांल होतं म्हणे मंग परंत त्यांना दुसऱ्यां दिवशी दिलं आणि एक दिवसं संध्याकाळी चं म्हणजे मी तरं खाल्लंच नव्हतं मलां कांहीं अं माझं तोंड आलेलं होतं फिक्क कांहीं मलां बनवांयला कंटाळा आंला तरं मी नाहीं खाल्लं मंग ज्यांनी ज्यांनी खाल्ललं माझी मुलगी त्यांना सगळ्यांना जुलाब व्हायला लागले माझे मिस्टर मीसटरानि जास्तं खाल्लं होतं त्यां नाचं खाल्लेलं तरं त्यांनाच सगळ्यां अ
अरे बापरे हां ते हल्दी पनीर पणं बघां नां किती आंता तरं किती छापे मारतांय सगळीकडे आणि ते जंप्त करतांय पनीर मध्यें जास्तं जास्तं भेसांळ करतांत त्यांच्यामुळे भीतीचं वाटतें बाहेरूंन घ्यांयला
मंग तेंव्हापासून मी बंदच केलं बाहेर म्हणजे त्यांच्यानंतर आणलंच नाहीं आम्हीं बाहेरून नाहीं तरं मंग आंठ दिवसं पणं खूंप होऊन जायचे कायं करायचं कां पनीर भुर्जी लगेच रोज संध्याकांळी ठरलेलंच राहायचं एक दोन दिवसांनी
बरोबर पणं हे चांगलं आहे नां आंता घरी बनवायचं आंता जमूंनच गेलं नां
हां नाई शिकूंन पणं गेली मी आंता म्हणजे छान होतं म्हणजे खूंप बाहेरचं कसं आपणं जास्तं खायचं तरं घरी थोडं खाल्लेलं बरं चांगलं
मंग पणं चांगलं आहे नां शुद्ध आहे निधान नां कि त्यांच्यात कायं भेसळ भेसरं नाहीं आपल्यांला माहिती आहे
हम्मं हम्मं भेसळ पणं नाहीं आणि होतं पणं छान तुम्हीं असं करूंन बघां
हो नां एकदंम ताजं नां म्हणजे आंज केलंय आंज खाल्लं ते कधीं तरं किती दिवसांचं आलेलं असतं जे असतांत ते प जरं वेळी दूधं टाकतांत कायं टाकतांत काहींचं माहित नसतं आपल्यांला त्यांच्या वेळी
बहुतेक मलां असं वाटतं नां ते कां बहुतेक असं वाटतं मलां
अच्छा
दुधा वेगळंच काहीतरी ते डुप्लिकेट दुध वगैरे तू
आता दूध पण बघायला गेलं तर आपण म्हणतो पण मग दुधात पण किती भेसळ असते पाणी एक पाणी असेल तर आपण समजू शकतो. पण दूधच डायरेक्ट पावडरी वगैरे टाकून पण दूध बनवतात म्हणजे ते किती सगळं ना आणि लहान मुलं वृद्ध माणसं आजारी माणसं दूध पितात. सगळ एखाद्याच्या तब्येतीशी किती खेळ खेळत असतात. हे लोक
मग आणि ते लहान मुलाची शरीरात लहानपणापासूनच ते जातय म्हटल्यावर किती
मग त्याच्यामुळे मुलांना ना लहान सर्दी खोकले होतात ते बरेच होत नाही मग ते कुठेतरी याच गोष्टी त्याला कारणीभूत असतात ना.
पहिले लोक बघाच. सर्दी झाल्यावर ओव्याचा दुर्दैववादी तेव्हा सर्दी घरी पण बरी व्हायची ना. जायचे आता आपण काही पण द्या.
आता तर म्हणजे डॉक्टरचं तोंड बघितल्याश आणि पाचशे रुपये त्याला दिल्याश मुलांना बरं वाटतं. हा ते सगळं सगळंच सगळ्याच गोष्टी भेसळ येतात ना आता काय करणार.
अह चीजचं पण आता चीजचं काय झालं आता मुली बनवता काही काही वेगळ्या रेसिपी आता त्यांनी त्याला पण झाले बर का दोन एक महिने. अमूलचं चीज आणलेलं होतं. तर सॉरी चीज नाही बटर बटर तर अमोलचं बटर आणलेलं होत.
हा.
तर मी आदल्या दिवशी सँडविच केले तर ते सँडविचच्या भांड्याला आजूबाजून असं जाळीदार काहीतरी आलं ते असं जळून उठायचं. तर मला वाटलं ब्रेडच जवातय का काय ब्रेडची कडा बाहेर य तीे तीच जळते. वाट मी काव लक्ष नाही दि खाल् सग्यांनी द दिवशी मुलीनी बनवायला घेतले त म्हटलं नको आता ब्रेडचं भांड भरू म्हटलं त्यावरच म्हंटलं ती तयार ते टाकलं अमूोलचं बटर तर ते डायरेक्ट चिटकून जायचं ती मा मग मी तिला मी ओरडली म्हटलं तुलाच येत नाही म्हटलं काही करते म्हटलं. दकडे म्हटलं मी कर मग मी येोन करायला गेली. तर ते मी असं सुरीने खरडून बघितलं. तर डायरेक्ट असं खड्या याच्यासारखं निघायचं ते चिटकूनच
अरे बापरे पण बटर कसं टाकलं की लगेच विरघळून जात. ते चिटकायचा काही प्रश्नच नाही हा काहीतरी म्हणजे त्याच्यात पण भे आता आपण अमूलच्या कंपनीवर किती विश्वास ठेवून करतो ना.
आणि मग मी ते सगळं जमा केलं असं सुरीनी खरडून खरडून मुलगी छोटी मुलगी क्लासला गेली ती ना म्हटलं तिला आल्यावर दाखव आपण म्हणून सगळं असं जमा केलं. आणि ते तसंच ठेवलं ते काही वेळानी त्याच डायरेक्ट खड त झाला म्हणजे एकम हाता हाता सुद्धा
टणक झालं असेल एकदम म्हणजे ते काहीतरी वेगळाच प्रकार होत. किंवा खूप दिवस झाले असतील दुकानवाल्यांनी ते एक्सपायर झालेलं ठेवलेलं असेल असं काहीतरी पण झालेलं असू शकतं.
नाही खूप दिवस झाले तर झाले असतील तर मग वास आला असल. सगळं समजून घेतला असत आपण चला ते काहीतरी वेगळंच होत. त म्हणजे त्यांनाच माहिती काय बनवतं आणि काय खऊ घलत आपल्याला. एवढंच आहे मी व्हिडिओने काढली व्हिडओ काढून का तु''--'' बनवलेलं दाखवायला जायला पाहिजे होतं.
हा कोणाला तरी दाखवलं अस तर म्हणजे त्यांना पण आयडिया आली असती ना. हो ना पण आपल्याला तेव्हा करताना इतकं डोक्यात नसतं. ताना आपण आपल्या गणगनमध्ये असतो पटकन आटपूया या हिशो''--'' शोभाने.
असो नंतर मग युट्युबवर बघितला आम्ही. काहीतरी साईन असते त्या अमूलची ओरिजनलची ती साईन बघून घ्यायची व''--'' म्हणजे डुप्लिकेट पण कंपन्यांनीघाल्यात त्यांच्याबुव असं.
हो बरोबर मग जे आपल्याला त्याच्यात म्हणजे आता किती अभ्यास. किती करणार ना आपण सगळ्या गोष्टीचं आणि आपण किती. घाई घाईच घेतो आपण डेट सुद्धा बघत नाही खरं तर बघून घ्यायला पाहिजे या डेअरी प्रोडक्ट ची. पण आपण त्याची पण देत बघत नाही सध दूध आण. त तेथे पण आपण तारीख बघून नाही घेतली. आपण घाई घाईत घेतो का रोज रोजच. त घेतो या हिशोबाने आपण घेऊन टाकतो.
हम्म.
चालेल तुम्ही करा आता रेसिपी हा बाय हो बाय.
हम्म चलाल बाय.